हा.
हॅलो.
हा बोला.
हम्म झाला आता काल मराठीचा दिले काल शुक कुरवार होता शुक्रवार शनिवारचा आणि रविवारचा तीन दिवसाचा अभ्यास दिलाय आता ह. काय झालं नव्हतं काल पण तिकंडच गेले जरा मम हा मग काल दिवस तिकडं गेला पर मला पण जरा दाखवायचं होतं दाखवून आली आणि मग म्हंटलं
तुम्हाला काय दाखवायचं.
ज्या गोळ्या संपलेल्या जरा अस त्यासाठी नंबर लाव हा.
हा हा.
मी माहेरी गेलती काल.
हा.
हा मग मम्मीला अचानकच एका ऐकी जेवता जेवता अशी थंडी वाजून आली थर थरतच होती पाक तेवढी थंडी वाचत होती तिला कस ताप आला
म
ला परत तला संध्याकाळी घेऊन गेलं
हम्म.
हॉस्पिटलमध्ये मग संध्याकाळपर्यंत तिथेच थांबले काल.
म आता कमी हे काय.
हा आता आहे जरा बरी सकाळी गेले ते बरं तिच्याकडं
हा हा हा.
कमी आलाय तस काही होते बरी.
हा हा.
हा.
हम्म.
हम्म.
आणि काय?
अजून काय मिक्सर दाखवते अजून नाही झालेलं वाटतं व्यव
ते जास्त वेळ बारीक करावे लागते ना म्हणजे असं दोन तीन वेळा पाणी घालून काढाय लागत ते.
झालं ना पण आता किती टाइम झाला आठ वाजले कधी बनवायचं ते कधी खायचं.
ते दोन मिनिटच शसते आता फोडणी घाातलं की नाही दोन मिनटं लागतात फक्त शिजायला.
पाहायची काय तेवढी गरम गरम लगेच अभ्यासाला.
काय ते.
बाळ म्हटलं बाळ अभ्या घरातील काम अभ्यासाला वेळ मिळतोय काय म्हटलं.
अभ्यास पेपर असल्यावर तेवढं करतोय मी.
होतय ना.
आले. होतय की मग कधी तर म नोटसचे फोटो तेन टाका म्हंटलीत की सर मग तेवढंच लिहून काढायचं.
एक एकदा ऑनलाइन पण चेक करतात ना.
हा हा.
मग सर मेसेज करतात तेव्हा लिहायचं तेवढंच रात्री बसून.
लोड होत असल लईच.
होय, होतय की.
कांजणे बनव. झोपलं काय बाळ?
नाही, खेळतय.
हम्म.
म.
काय नाही बघा. चालय आता बसले आता थोडं तर बघायचं स्वयंपाकाचं काय बनवायचं? आ, आलेले नाहीत घरी जेवायला आले तर ठीक नाही तर मग आमच्या पुरतं काहीतरी बनवून खा खायच म आता.
हा.
बाकी काय पाऊस आहे की नाही तुमच्या गावी?
पाऊस आहे की थोडाफार.
आमच्या इकडे पण तसच चालूय कधी बाबा ऊन पडतं कधी पाऊस येतो.
होय. आमचं पण तसच आहे जरा पडतोय लगेच जातोय.
हम.
काय म्हणतोय?
काय बोलला ऐकलं नाही मी.
हम्.
आमच्यात काय भा कार्ड चपात्या तेवढं करायच्या. काहीतरी एकच कालवण करायचं बघून हा. ऊन हाय म्हणतोय आमच्या इथं.
हम्म.
हम्. हम्.
काय नाय.
म आता एक्झाम झाल्यावर काय?
एक्झाम झाल्यावर इंटर्नशिप असते, अजून एक वर्षये. अजून एक वर्ष आहे, म इंटर्नशिप.
ते एक वर्ष झाल्यानंतर इंटर्नशिप.
होय सहा महिने.
हा हा हा, त्याला एंट्रन्शिप साठी कुठ जावं लागतय?
हॉस्पिटलमध्येच की.
म्हणजे कोणत्या सोय कोणत्या पण काय असं गव्हर्मेंट.
नाही नाही, आमचं कॉलेजच हॉस्पिटल हाय.
अ हां
दुसरेकडे गेलं की मग कॉलेजला फी भरावी लागते मग
हा
दुसरेकडे जायला देत नाही
हम्म मेंटा झाली की झालं काय मग कुठला पण तुम्ही जॉला हॉस्पिटलमध्येध्ये जॉब करू शकता
होय होय गव्हर्मेंट गव्हर्नमेंटला पाहिजे असलं कि मग दुसरे आणि एक एक्झाम असते त्यांचे एंट्रीसाठीठी
हा हा
तीरची
हां
आणि गव्हर्नमेंट ला कास्टमधून मिळतंय लगेच
मिळते का मग ते तुमची काय व्हॅलिडिटी आणि हे असेल ना का सटिफिकेट
होय कास्ट सर्टिफिकेट आहे हकू
मग
का
म तेवढं झालं की झालं मग
होय
मग पुढचं शिक्षण त्याच्या काय मग असं काही नाही नर्सिंग मध्ये अजून काही फड पुढचं काय
पुढचं पण असतं पिजे असते
पीजे म्हणजे
पोस्ट ग्रॅजुएशन
पोस्ट ग्रॅज्युएशन कायलं पण त्याच्यात त नर्सिंगमध्येध्ये काय पुढं
मग हे केल्यानंतर बीएस सी नर्सिंग करता येते म ते कस ज्युनियर डॉक्टरची पदवी मिळते ना त्याला ते डायरेक्ट पण चालतय
हा हा
मग हे केल्यानंतर पण चालते
हा हा
डायरेक्ट करायचं असलं तर मग नीट एक्झाम द्यायला लागत मी पण बघणार आहे या वर्षी नीट पण आता जरा प्रॉब्लेम झाचालाय नीट मुळ
काय झालं
मी पण ह्या वर्षी येणार होतो नीट नेट सत्तावीस ला
हम्म झाली काय मग आता हे वाटत नाही आता काय ह्या ह्या महिन्याल्या मंथच्या सगळ्याच एक्झाम पुढच्या मंथ मध्ये गेल्यात वाटतं पुढच्या आणि त्याच्या पुढच्या मंतमध्ये बहतेिक असं पण आमचं पण तसच झालं आमची पण सववीस जुलैला होती त आत्ती पण आता पुढे गेली वाटत आमची पण म्हणजे सहा सप्टेंबरलाच गेली ह ह अजून काय म्हणताय
काय नाही ह मत बी एड नंतर काय
बीएड नंतर ना माझं काय झालंय बाकीच सगळं श शिक्षण टीचिंग केत तरतलं तुमचं कसं आता नर्सिंगचा कोर्स केले की तुम्हाला नर्सिंगची पदवी मिळतीते तसं आमचं बी एड बीएड कोर्स केल्यानंतर टीचिंग. टीचिंग ची हे मिळते ना पद आम्हाला म्हणजे असं
हा हा.
मग त्यामुळे ते टीचिंग आता सध्या तरी काही सुरूच आहे तरी पण त्या डिग्रीसाठी टीचिंगचा कोर्स कराय लागतात नाही तर शक्यतो तसं कॉलेजला वगैरे असं काय- चाल म्हणजे नाही केलं तरी पण चालते बीएड. बाबा असु दे आपल्याला परत थोडं काहीतरी ऑडिट निघायला नको म्हून आपलं करायचं म्हण करायचं आम्हाला सेट. किंवा नेट किंवा पीएच डी तिन्ही पैकी कुठल्याही पदवी असल्या तरी आम्हाला चालते. सिनियर कॉलेजमध्ये ब आपल्या लोगंच पुोढं काही एखाद्याेळेस टटार नको आणि परत ऍडमिशन घ्यायचं बगच एवढ्या वर्षाचा गॅप. ह्यातल्या ह्यात होऊन जाते म्हणून म्हटलं बीएड करूया. मला तर वाटते की आता ते होईल की नाही होईल काही सांगता येत नाही कारण मागच्या वेळेस पणना माझी कास्ट व्हॅलिडिटी झाली नसल्यामुळ आजोबांचं काहीच प्र्रूप नव्हतं त्यामुळे आम्हाला मिळालेच नाही मग ह्या वेळेला सुद्धा ईडब्ल्यूएस मधनं भरून करायचं होतं.
हा
पण बघू ते रजिस्ट्रे रजिस्ट्रेशनच होत नाहीये अजून आता बघू काधी होईल तेव्हा होईल ते रजिस्ट्रेशन.
होय.
हम् नाही तर आई एक्झाम एक क्वालिफाय झालं कि म झालं.
हा हा.
हे एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर मग पीएच डी ला पीएच डी चा फॉर्म भरायचा पीएच डी करायची मग
हम्म पिएच डी किती वर्ष?
तीन वर्ष.
तन वर्ष
तीन वर्षाची पीएच डी असते तीन वर्षानंतर सबमिशन असते सबमिशन झालं की सगळं हे होत मग डॉक्टर पदवी लाागतोते आपल्याला.
हो
हम्
हम्
आणि पोस्ट पण पुढची पण पोस्ट मिळू शकते नाही आपल्याला त्यामु पीएच डी पुढची पोस्टसाठी कंपल्सरी जास्त पाहिजे.
हो ह
बागेलं का बाहेर?
खळतय. सांडगळ दिले पुुढत.
ह् हा हा
ह
ह चालते मग! अऔरा मग स्वयंपाक जेवा आणि झोपा.
हा
परत कॉल कर मग आवडल्यानंतर ना हां.
बरं बरं चालते ठेव म हा हा ठेवा.